हॅलो काय चाललय नाश्ता झाला काय? हा.
तुमच्यावरलं.
आमचं पण चाललंय बघा मी आता आवरले स्वयंपाक नाश्ता वगैरे, आता जरा फरशी तेन पुसून घेऊन भांडी घासायची फोन आला तर कामावर जायच..
हम.
नाही मग घरातच. तुमचं काय.
काय नाय बघा.
हम्म.
आवरायच. आता जरा घर स्वच्छ करायचं.
हम्म.
आणि जरा महत्त्वाची काम आहे ती जरा बाहेर जाऊन यायचंय.
हम्म.
बँकेत जरा जायचंय परत आणि ब हेच्या दुकानात थोडे जायच आहे. आणि अनेक जागे जायच आहे. अशी दोन चार महत्वाचे कामत ते माझा एक खूप कोरा आहे.
हम्म.
कर रिप्लेस करून घ्यायचय.
होय काय?
हा मग ते रिप्लेस करून देतेत का बघायचं कारण या रिप्लेसमेंट ला कशी असत्या. अ ते हा. पण त्याच कंपनीच प्रोडक्ट लागते ना.
होय काय मग हेज आ ता जर कुकर तुम्ही घरायला गेला तर हे मोडी मध्ये धरणार ना.
अ नाही. बघया की आता काय म्हणतात कारण जास्त जुन झालेलाच नाही ना.
हा हा नवीन आहे का वापरत नाही कूकर तो?
ते खूप करला हा म्हणजे हा म्हणजे आतल्या टोपणाचा नाही तो.
हा हा होय वरच्या टोपणाचा रिस्किच असतोय.
हा रिस्की पण असते आणि ते कधी वापरलं नाही ना त्यामुळे तो वापरता पण ये व्यवस्थित गडबडीच्या वेळेेत सकाळचं लवकर स्वयपाक आवरायचं अस त्या म ते निघणार पण नाही वरच्या टोकणाचं लवकर.
होय क होय
वाट बघत बसवण्यापेक्षा आपलं पहिल्यापासून जस कुकरची सवय आहेत तसला जाणार
मी पण परवाई घेतलाय कुकर लहान आहे
हा घेतला काय
होय
हा हा हा हा कसल्या कंपनीचा कुठल्या
क कुकर मग आम्ही कोणती इगत असतोय ना घरात म्हणून तेवढाच लहान घेतलाय पटकन भात होतोय
हा हा
तेवढाच आपला भहात होतोय त्याच्यात
हा डबे येतात
नाही नाही बार काय एकदम डबे नाही
हा हा
ह ना एकदम दीड लिटरचा असतोय ना तो ह
हा हा छोटा आपला डाळ वगैरे घालायला बरा येत.
आमटी वगैरे त्यात फोडणी टाकून.
हा खिचडी भात वगैरे करायचा झाला तर.
वगैरे तुम्ही कूकला कधी अशी डायरेक्ट आमटी केलाय का?
नाही व केली.
अ तस मण चांगले होयत्या म्हण मी पण नाही केले आता करून बघणार आहे. हम्म म्हणजे सगळं फोडणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि शिट्टी व्हायच्या टामाला बंद च
हा हा
हम्म
नवीन काय एखादी वस्तू आली की पहिला प्रयोग त्यावर करून बघायचा
करून बघायचं हा कधी एकदा वापरी नव्हते्या ती हा तर एकदा वापर नव्हते ती वस्तू
होय
ह म
अडी काराज
कशाची भाजी आंबाड्याची कशी करता
बाजारात ना आणले काल
हम्म
मग ती चिरून ठेवल्या मग ती एकदा शिजून घेतली आता ते टाकायचं पाणी त्यातलं पहिला शिजवलेलं आणि मग ते पिळून काढायचं दाबून
हम्म
आणि मग ते परत नंतर त्यात दुसरं पाणी होतायचं चांगलं
हम्म
भाजी बरोबर मग हरभरायची डाळ शेंगदाण आणि कन्या घालायच्या ह ज शाळू जरा मिक्सरला बारीक करायचं बरड बरड कन टाईप
हम
आणि त्यात घालायच शिजवायचं ते शिजलं कनबरोबर चांगलं मिळून शिजलं ना दहा पंधरा वीस मिनट ना मग नंत तर ते त्यात थंड करून घ्यायचं ते खाली उतरून म त्यातलं कच्चा लसूण जिरं मिरची त्यात टाकायचे छान लागतं हिंग थोडा टाकायचा हा. मग फोडणी वगैरे काय नाही घालायचं त्याला
होय मी पण नाही फोडणी घालत एक एक जण घालतत फोडणी नाही हम्म. ह चिरून ते कधी कधी छान लाग
कच्च तेल घा घालून खायचं.
हम्म.
हम्म छान होत मग ते कसं एक एक जण टाकतात जिरं मोहरी कडीपत्ता काय काय मिरच्या टाकून फोडणी करतत पण त्यांना व्यवस्थित लागत नाय हम्म
आमचे आजी सासू होती का नाही त्यांची एक मैत्रीण होती आणि ती एवढी छान आंबड्याची भाजी करून आणायची नाहीई छान लागणार ती भाजी असं वाटतय ती भाजी परत मिळावी आंबाड्याची त्यांनी केले ते काय शिजवूनच घेत होत्या म्ह पान काढून धुून उकडून घ्याय आणि त्याच्यामध्ये मग हे कन्या तांदळाची कनी बारीक करून जुनऱ्याची कणी भात घाठला तरी चालतोय होय.
हा.
अले छान भाजी लागायची परत मिरची लसूण ठेचुन घालणार.
आधीच्या काळात हे पदार्थ तशाच प्रकारच बनवते.
होय आता हे पनीर पिझ्झा
आणि कसं ते शुद्ध घाण्यातलं तेल असायचं खायचं तेल पण
हम्म पहिला सगळं शेतीच की हो.
तेल अशी पद्धतच नव्हती ना पहिला. कडे आणायची आणि ती ते बैलाच्या घाण्यान काढायचं तेल परत शेंगाचं ते
शेंगाचं
हा. होन माणसं पण पहिल्याच कस व्यवस्थित येते आरोग्य चांगलं होतं त्यांचं.
आता एक महिनाभर कंटिन्यू काम केले की आजारी पडते
पडत्याात होय आताच्या माणसांना काम पण होईना खाणं जास्त झालं आणि काम कमी झालय.
कमी झा म्हणून ते त वय लागले आणि चैन वाढल्या
चही नाही वाटल्यात माणस आधी बस न कधी तर सहा महिन्यात ना वर्षात ना बसन प्रवास करायची एखाद्या गावाला पाहुण्याकडे जायचं झालं तर
आणि चालच सायकल वरन जात होत. ते आमच्या सासरे आहेत ना सांगतात जागवान माह ती का तुम्हाला कवटे मंग काळकड हा तिकड सायकल वरन जात होत ते त्यांना काय द्यायचं ते नसलं तर त्यांच्या बहिणीकड मग सामान बांधायचं सगळं होय
बसन कधी जात होते कोणा सुट्टीला असते एवढं दिवाळीस सुट्टीला
सुट्टीला पण नाही आणि केवढं कौतुक वाटायचं बसच
होय आणि एक ना बा हात दाखवा गथांबवा
हम
हात दाखवल्याशिवाय गाडी थांबायचीच नाही आता कस हात दाखव कोयला नको म्हण प्रत्येक दोन तीन किलोमीटर स्टॉपच बसतो नाही उभा केली गाडी कि काय कर नाही माझ
हम्म हम्म हाताच कलियोग आहे सगळं बदललंय सगळं
हम्म.
आणि काय
काय नाही बघ आता सकाळची काम वरायची कपडे धायचं जराहून पडलेता वाळत पण बरा
होय मी पण देवपूजा करायलय बघा आता देवपूजा करणार आणि भांडी णार म देवपूज अस म देवपूजा व्यवस्थित करायचीच होत नाही रोज गडबड गडबड
गडबडीत हा ते कस शांत पणल्यावर जरा बघ
बरं वाटतय
हा
आमच्यात देव आहेत तरी भरपूर
हा हा
हम्म
आणि हे आणताय का नाही धूप वगैरे कापूर
होय धूप कापूर असतय की त्याशिवाय बरंच वाटत माहिती लावल्याशिवाय होय धूपला वापरतोय रोज
हा हा
कापूर मग नाही कधी तर संकष्टीला वगैरे
हा आरतीच्या वेळेला अमावश्याला
हामशाला असं वापरतोय मी नाहीतर धूप लावतोय रोजून धूप लावलवर छान वाटतेय खरं एवढंच वाटतय
हा
मी तरी बरच गुरुचरित्र वाचतोय स्वामी समर्थांच ते सारामृत ते वाचतोय
हा
करतय बरंच काय काय
का नाही कुठली
हे जी गजानन महाराजांची पोती वाजते वर्षात ना एकदा वाचतोय ते खर ह्या वेळे म वेळच मिळाला नाही राहि अस सारख म मनाला लाग राहि राहि ल म्हण बघायचं आता वाचायचं म्हणाले एकदा,